हॅलो नमस्कार आवाजेत माझ
हा हा आला बोला
काय करताय
काही नाही डेली रुटीनच फॉलो करतो फक्त
हो का चांगलं तेज रच हा शर्मदे कशा बोर होऊन जात ना
बोरहुन जाते
हा कावाकडते मस्त असत हवामान सगळे चांगले असता गावाकडे
हाकडे वेळ कुठे निघून जातो ते कळत नाही ना
हो म्हणजे मोठी फॅमिली राहिली कि मस्त बाहेर येऊन बसून जाता कि गोष्ट करता इकडे तिकडे कि तेप न असना हा शेरमध्ये ना हा शेरमध्ये तर घरातच बसून राहायचं कुठे जायचं
काही नाही आणि समोरासमोर सुद्धा कोणाशी बोलण
हा ते पण
गावा नाही मी पण गावाकडूनच आलेली आहे पण इथं लग्न केल्यानंतर इथं सेट झालं नाही त्या आमच्या गावा डे संध्याकाळ झाली का सगळे फ्रेंड फ्रेंड गोळा व्हायचे मैत्रणी मैत्रिणी ओट्यावर बसून गप्पा मारत काय ज्याला माझी चिंता असेल त्याने तर संध्याकाळी फक्त ओट्यावर बसायचं त्याला न सांगता भाजीचा प्रश्न सुटवून जाईल.
हो ते पण ये आज हा काय भाजी करायची आणि एकत्र येऊन बसून जेवण करायचं अजून ती मजा वेगळीच आहे अजून अ मग अजून गरम झालं घरात की लाईट वगैरे गेली की बाहेर झोपयचं की मगे
ती मजा पण वेगळी आहे वर जायचं गप्पा मारायच्या आणि मोकळ हवामान मेन म्हणजे मोकळी हवा
गावाकडेच ये
काहीच नाही शहरात शहरात पोरण पोरणना खेळत पोरांना मोकळ खेळायला पाठवायची सुद्धा भीती वाटते
ते पण खूप बोर होऊन जातात घरात
हो.
ते फक्त संध्याकाळीच निघता ना संध्याकाळीच निघता बाहेर थोडं फिरून आणायचं ना ते कस शहरामध्ये खूप बोर होऊन जातं ते आणि त्यांना फ्रेंड पण नसतं ना
कोणीही नसतय स्कूलमध्येच फ्रेंड असतील तर बिल्डिंगमध्येध्ये तेथून खालच्या खाली गावाकडे तसं नाही ना पाच वाजता स्कूल सुटली पाच वाजता सग सुटली पोरं बॅग बॅगा फेक फेकल्या जातात बाहेर बॅगा कुठ फेकल्या ते सुद्धा दिसत नाही त्यांना कपडे कधी कधी बदलत नाही लगेच गेले ते पळत साडे सात वाजे शिवाय घरी येत नाही
खरंच येत नाही अ शहरामध्ये तर उशिरा झाला की आले की नाही आले कुठे गेले
का गेलंय कशाला गेलंय नाही नाही आया म्हणजे सोडतच नाही तर मनीष
मव सोडतच नाही ना त्यांच्या सोबत कोणी कोणी जावला लागतं ना मग गाव हा गावाकडे कस आपलंच गाव आहे कधी पण येतील ह ते झोपण्या झप हा सगळे लक्ष देता गावाकडे सगळेच देता अजून नवीन व्यक्ती हा नवीन व्यक्ती तिकडे पाहिलं मुलांना तर अजून बोलता की कोण आहे कोणाकडे जातोय काय खातोय कशाला घेतोय हे विचारता ना अजून तस शहराकडे नाही हा शहराकडे नाही आहे तस
अहो माझी पोरगी लिटरली तु शहराकडून गावाकडे माझ्या माझ्या माहयरकडे आलंय तर तिझ्याकडे सग पु लक्ष देतात सगळे लक्ष देतील तिच्याकडे मोस्टली ती ती कुठे गेली कोणा सोबत चालली का चाल हे सुद्धा
अ मामांच्या गावीत अजून खूपच मजा येते मला आता भरपूर भपूर दिवस झाले मी गेलीच नाही मामाच्या गावाला
ह आम आत जावणारर
होटा
काही नाही आता आता विषयच नाही दोघांच्या
मोठे झाले की मोठे झाले की जायचं म्हणजे जमत
नाही आता मोठ झाल्या म्हणजे दोन्ही दोघांच्या स्कूल चालू झाल्या स्कूल चालू झाल्यामुळे काही सांगायचच काम नाही कि जायच आता तो आता नर्सरीला आहे ति फस ति फोसलाय
हो का ह लहान मु लग्न झालं की लहान मुलग झाला की जायचं म्हणजे जमतच नाही मग त्यांचे स्कूल सुरू होऊन जाते ना हा त्याच्यामुळे सुटीमध्ये जाता ना
सुट्टीमध्येच जायचं फक्त दिवाळी पक्ष तृतीया एवढंच फक्त नंतर काही घेण येणं नाही नंतर मध्ये जाणं म्हणजे पोरांचं सगळं शेड्यूल शाळेचं शेड्यूल बिघडून मग जाणं तिथे आणि किती एक दिवस दोन दिवस तिसऱ्या दिवशी जायचं गावाकडे निवनघन आठ दिवस तरी जायला भेटाला पाहिजे हे दोन दिवसावर नेमान भरत आणि जाऊच नाही मग तो प्रवास बी नकोन ते बी नको
हो का ह्
क मग काय वाटत नाही
ज गयला तर काय नाही तो खूपच पण टाळा येतो कुठे
आणि गावासारखे लोकांसारखे लोक पण नाहीेत इथे शहरात एवढी एवढी वस्त तू सुद्धा कोणाकडे माग जाण्याची भीती गावाकडे गावाकडे तुम्ही काहीही माग
देऊन देऊन द्याेत
हो कांदे संपले द्या तुमच्याकडचे शेंगा आहेत का द्या तुमच्याकडे मिरची आहे का द्या कांद्या लसू आहे कांद्या म्हणजे तुम्ही लिरली ल छला दूध सुद्धा मागायला जाऊ शकता मी चहा साठी दूध मागायला सुद्धा जायला भीती वाटत नाही.
शहरा्याकडे तर बापरे मला ओळखत नाही मी हिला ओळखत नाही. नाही तरी पण माझ्याकडे मागायला आली.
महागाईचा विषय. हो तो तो विषयच नाही विकत घेऊन ह अर्ध्या रात्री विकत घ्याला. जा ना ते ब्लिंकीट वर मागवा आणि येऊन जाईल घरी पण कोणाकडे भेटेल हा विषयच नाही.
खरज आपल्यालाच जरा वाटते ना आपण.. कसं मागावं
कोकडे भेटे मागा जाल सग अरे ब. ट होता ना ब्लँकेटवर मागून घयचं होत ना इतक्या आत्ता घ्यायलाले तुम्ही.
आता ऑनलाय झालंय सगळ्यांना काय मगायचं मग
ह मी तर सगळं ऑनलाईन मिळत गावाकडे घरातले घरातच ऑनलाईन आहे इकडं भांडं तिकडे घेऊन जायचं तिकडचं भांडं इकडे घेऊन. घेऊन यायचे चार चार दिवस भांडे एकमेक घरी पडू द्याच्या इथ इथ चमचा सुधा हरवण्याची भीती
थोडस मी काय बनवलंय मला दे थोडस.
हा इथ इथ चमचेे नीट. वाट्या गल्लीवर फिरत फिरतील इथे घरातल्या घात. क पण राहातत.
हा बरोबर आहेण देण्याचा प्रश्नच नाही आहे ना श. शहरामध्ये कठती सु घरातच राहणार. गावाकडे तर वापरेल माझी प्लेट कुठे आहे माझ बाऊल कुठे आहे. माझं हे कुठे ते कुठे.. मग घरचे मम्मी ते सांगतात तू त्याला ते दिलं असेल ना त्याच्या घरी ये जा.... गुणी असं असतं.
इथे तसं नाहीचय इथे काही विषय नाही इथे सांगितला आमच्या कुठे गेला शोधा घरात.... कुणाकडे जाणार आहे आपल्यावर... हेच उत्तर मिळेल ना शोधा घरहात तिथंच सापडेल कुठेच जाणार नाही... असं आहे खूप फरक आहे गावाचा आणि खेड्यात.... आ गावाचे लोक खेड्यामध्ये आले ना खेड्या शहराचे लोक.... गावात झाले ना तर ते कधी खाली आातात...
म्हणजे जे म्हातारे लोक असत ना त्यांना शहरामध्ये ना गमतच.. नाही डायरेक्ट ते जातच नाही... जातच नाही ते त्यांच्या गावाकडेच रमलेले असतात ते.... त्यांचं मन शहराकडे ओळतच नाही.
नाही माहित..
त्यांचं मुलं जॉबला लागलं म्हणज ते म्हातारे झाले ते बोलले की.... काय करणार तुम्ही तुमच्याशी तर शेती पण नाही होणार... चला आमच्या सोबतच मग ते.... सांगता नाही आम्हाला कोणीतरी लावून द्या आम.... म्हणजे देखभाल करेल ते असं आम्ही नाही येणार तिकडे घरातच बसून राहायचं खूप... पण टाळे येत असं म्हणून ते बुजुर्ग जातच नाही गावाकडेच राहतात ते....
माझ्या आजोबाजी गेल्यापासून माझ्या आईकडे येतात.
हो म्हणजे गावाकडे जशी रुटीन राहते शहराकडे नाही राहत ना म्हणजे.... कोणी पण असता एकमेकांकडे त्यांच्याकडे पण बघताात ते पण बोलता.... चालता म्हणून ते काही जात नाही शहरामध्ये तर घरातच बसून राहायचं...
दिवसभर जर घरात थांबायचं....
ब तस लहान मुलं कस कंटाळून जातात तस ते मात.... से लोक पण कंटाळून जातात. आपलं ठीक आहे आपण काय पण काम करतो काय पण... टाइम पास करून घेतो म्हणून आप दिवस निघून जातो.
ही शेवटची पिढी ही शेवटची पिढी ही जे म्हातारे आहेत ना.. हि राहत यांच्या पुढे आयुष्यात... तरी कोुणाला एवढं देवाण दिलं हे सगळं हायब्र्रीड खाण्या सगळं हायब्रीड खाण्या.....
आता तर वीस तीस म्हणून त्यांच्यातच आता.... जात त्याच्यातून मरून जात म... अ आधीचे आजोबा ते ना... किती किती शंभर पण बहि निघून जायचे त्याचे.... तेवढे एवढे काढायचे ते आताचे नाही ना काढत...
त्यांना काय स्वयंपाक करायच म्हट तर मळ्यात जायचे जी आणि..
कोरोनाची वॅक्सिन आली आहे ना तेव्हापासून खूप आर्ट अटॅक येतोय... गुणच असाय अठरा प्लस झाले की... त्यांना पण जातो.
अठरा प्लस सुद्धा नाही. हो बाई तीन, चार वर्षाच्या मुलांला सुद्धा एका वेळेस, हो.
मी पण दोन घेतली व्याक्शन बापरे! तेव्हा आ खूप चालू होता वॅक्सिंग म्हणजे कोरोन चालू होता ना सर्दी झाली की लगे ते सरकारी दवाखान्याचे म्हणजे यायचे नर्स वगैरे डॉक्टर आणि घेऊन जायचे.
शहरात जे राहणारे होते ना ज्यांनी ज्यांनी लस घेतलेली आहे किंवा ज्यांनी डॉक्टर दवा खाण्यात त्यांच्यापैकी बरेच लोक राहिलेले नाही. जे डॉक्टरांच्या ज्यांनी घरच्या घरी उपाय केले ना त्या ते राहिले. शहरात डॉक्टरांच्या हातात गेलेले ते क्वचित
बापरे! कोरोनाच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी कितकी लोक झाले भरपूर लोक एक्सपायर झाले. आधीच घाबरून जायचे. ते त्यांना कोरोना नसायच तरी पण घाबर जायचे त्याच्यातच ते एक्सपायर झाले भरपूर अजून
हम्म.
आस झालंय ते.
चालेल चला करा परत उद्या कॉल मला ह. चाल ठेव मग? बाय.